हॅलो.
हा बोला की
आवाज येते.
हा येतोय.
हा काय करायलय.
काय भाकरी भात झालाय आता थोडं. आमटीची तयारी
हा हा.
तुम्ही काय करताय.
आम्ही भाकररकराचे आणि भजी करायचा आहेत.
भजी आज काय विशेष.
गरम गरम खायचं म्हटलं
हा हा कशाच भजी कांदा भजी का ते काय घोससावळ
हुम्म कांदा भजी
कांदा होय भजी हा हा.
ह घोसाळ मिळत नाहीत ह्या दिवसात थंडीच्या दिवसात मिळतात घोसाळ.
हम् म्हणजे ते आता लागत नाही का पीक हा हा.
नंतर पाऊस आता मगपासन चालू झालाय की.
हा़.
सकाळ पासून बंद होता.
हा.
आता आणि चालू झालं.
हम्म.
म आईकड गेलतो.
हा.
अ येतानान मिरच्या दिल्या हिरव्या आणि हे दिलंय. अ शेंगा काळ्या हुलग्याच्या शेंगा कोवळ्या
ह हा आता लागल्या लागत्यात काय शेंगा
हम्म.
हु हु
आणि चवळीच्या वल्या शेंगा
हा हा त्याच काय उसळच करायची की.
उसळ हं वल्या त्या कवळ्या शेगां असतात त्या पण मोडून मोडून उसळच केलते आणि चवळीची एक दिवस आमटी आणि एक दिवस उसळ केलती
हा हा
ओल्या शेंगा च चांगली हुत्या उसळ
चांगली होत्या ह ह काही कांदा घालूनच की.
अ कांदा घालून जरा भाजून घेऊन आणि मीठ टाकून पण तसं कोरडं खायला पण चांगलं लागत.
हा हा
कवळ्या सोलून भाजलेल्या मीठ टाकून
हा म्हणजे ते मटकी तेन आपन कस भाजतोय तस हम् हम् मग भजी कस बनवताय.
भजी हेच की हिरव्या मिरच्या चिचून टाकायच्या कांदा चिरून घालायचा
आणि
आणि प ओवा घालायचा बेसन पिठा टाकून हलवून मग लगेच सोडायच भजी
ते पीठ मुरत ठेवायला लागते म्हणजे तसं काय हाय काय.
मुरत ठेवायला कस ते गर्भ गर्भ दळ असल तर मुरत ठेवायला लागते. मग हे कसं आमचं एकदम बारीक एकदम बारीक दळ या एकदम पीठ केलय आणि भजाला कसं जरा गरबच लागत
हा मोठ पीठ लागतेय जरा हा हा
मग आता अ दिवाळीच्या वेळेला आणायचं दळून मग जरा दिवाळीच्या वेळेला बुंदीला. तेन चालतय ते तस गंधासारखं हम. मग हे कस भजाला एरवी. घड बरड लागतय.
हा मग तेन कुरकुरीत पण होत असल नाय भरडं असल्या मुळ.
हा भरडा असल्यामुळे भजी कुरकुरत होत्यात आणि. बुंदीच्या आपण बुंदीचे लाडू वगैरे खारी बुंदी वगैरे बनव. तो तवा एकदम बारीक करायला लागतय.
हा हा.
आता दिवाळीच्या नाही तर दोन किलो एक दम दळून.
हा चालतय की.
मग जरा शेव पाडायची, जरा बुंदी पाडायची.
हा.
म शेव पाडून अ. हे खारी बुंदी तयार करायला कस जरा मोठ्या नंबरची म्हणजे एक नंबर दोन नंबर असं चाळ नसते ना बुंदीची.
हा.
ही दोन तीन नंबरची चाळण वापरायची खारीे बुदीं तयार करायला.
म्हणजे ते द दळताना पिटाला?
पिटाला नाय आपण बनवताना बुंदी सोडताना तेलात. आणि लाडवासाठी म्हणलं तर बारीक एकदम मोती चुरची एक नंबरची चाळन वाप.
साळण म्हणजे तेच कि ते ह्याच्यावर झाऱ्या हा.
हा.
हा हा. मग खारी बुंदीसाठी काही वेगळं पीठ करायला लागतय का आहे त्या पीठात?
हा वेगळ म्हणजे जरा मीठ टाकून आणि जरा कलर. पाहिजे असल तर कलर टाकून.
हम् म्हणजे काय ते काय म्हणतात कि अ लसूण आणि काय तर अस. ते बारीक करायचं आणि तेच ते पाणी काढायचं लसणाचं पेस्टच.
ते शेवसाठी वापरतात हम्म. ते ओवा बारीक करून घ्यायची पूड आ. आणि लसूण पण बारीक करून घ्यायचा मिक्सर ला आणि गाळणीने गाळून त्या पाण्यात शेवच पीठ कालवायच.
हा हा.
आणि ओव्याची पावडर वरण घालायची.
मग ते काय पीठ घट्ट असं कालवायचं का?
हा घट्टच कि चोऱ्यात भरायला तर यायला पाहिजे शेव पाडायला.
मग ते घट्ट असल्यामुळच ते खुसखुशीत होत्या ना?
काय?
पीठ घट्ट असल्यामुळच ते खुस. खुशीत होत्या ना का त्याला सोडा तेन काय वापराय लागतो? हा शेव हा शेव.
तुला थोडं. तांदळाच पीठ घालायच कुरकुरीत पना यासाठी.
हा हा.
आणि बुंदीला म्हणलं तर अ पातळ करायचं पीठ.
हा हा.
बुंदी पाडायला आणि बुंदी पाड. झाली की काढायची आणि नंतर एक. एकाकडे येत जरा लसूण कडिपत्ता. घालायची कडीपत्ता लसूण घालून अ फोडणी टाकायची. बुंदीला शेंगदाण घालून
शेंगदाणे फुटानेळा घालतत.
हा ते वापरायचं आणि त्यानंतर मग त्याला थोडा आमचूर पावडर आणि चट मसाला टासायच हा हा.
हा हा. ते दु दुकानात सार दुकानातल्या सारखे होत असेल.
हा होत.
हम्म हम्. खरे दुकानातले बंदी असे एकदम तिखट असत्या
हा तिकटायला मती लाल तिकट वापरते की
हा म्हणजे वरून टाकायची भगवती
हा म्हणजे ते मीठ आणि ते आमचर पावडर. आणि चाट मसाला.
हा.
आणि मिरची पावडर.
हा.
ही बारीक करायची मिक्सर ला
बर.
आणि तो मसाला सगळा वापरायचा त्याला
हा हा.
तू पण कांदा चि राहिलास काय?
होय होय
मी पण कांदा चिरालाय.
कांदा ति जला मटकीच्या डाळीचं हे करायचे म्हणतय डाळ कांदा
हम्
त पावसा्यात कालवं कोडे येतील लय.
कोडे ते हा मी पण कांदा भीजायला चराल तिकट लागालाय.
अ हा पण कसाच तिकट लागायलाय.
हा बारक कांदा असते त तिकट असतात वाटतं.
हे पण अस रानातलं आहेत मीडियम आहेत. मोठ पण नाहीले बारकं पण नाही खर तिखट आहेत लय.
हम
मग आणि काय नाही बघा,
हम ह
स्वयपाकाय चुलीवर काय गॅसवर मग,
गॅसवररच करायला आता, चुलीला कसं आता पावसामुळे हा ते हवा जरा गार लागल्या सकाळी तेवढंच गरम पाणी करायला भेटत. हो सांगयला
हा आता चुली पण पेटत नाही त असल्या हिजत
हा म्हणच वेळ होते पेटायला मग बघ पेटवायचं म्हणलं.
हा हा
यासवर करायचं म आणि थोडे दिवस मग कधी तर असं थंडी वाजाला लागली तर फेटवायची मग कधी तर स्वयंपाकाला स्वयंपाक पण होतोय आणि आपला अंग पण शेकायचं होतं.
शेकायचं होते.
हम्म
एकदा पेटली म्हणजे काय.
बाळाला शेकायचे. त्या चुलं असायची आधी आणि त्या चुलीवर स्वयंपाक झाला. काही लहान बाळांला अंघोळ घालायच आमच्या आणि त्याला असं गरम व्हाल्या तिथं कपडे घालायला बसायचे मांडीवर घेऊन एक दोन महिन्याच बाळ होत तेव्हा,
तेव्हा कस असायचं चुली घरातच असायचं ना,
हा आतल्या आत
हा आतल्यात बाहेर जाव जायला लागत नव्हतं. आता तसं नाही आता बाहेर असत.
आणि त्याला अंघोळ घालून तसच झोपवायचं. मग ते तसा झोपला एक त झोप काढला की नंतर उठायचा मग त्याला त्या चुलीजवळ घेऊन टोकोच कपडे घालायचे, लंगोट बांधायचं. पावडर लावायचे. रात्री झोपाच्या आधी त्याला सगळा मेकअप करायचा. हा आणि सकाळी उठल्यावर कस मग फ्रेश उठायची दोन्ही पण बर. आणि मग दिवसभर काय नाही. प केला तरी पण चालायचं मग सारखं गुलण्या करायचं. तोंड पुसायचं, ओठ पुसायचं, दूध काढलेला पुसायचं हे चालूच
हा
मग आणी संध्याकाळी अंघोळ घालायची.
ते शक्यतो मुलांना संध्याकाळी च अंघोळ असत्या त्यांना झोप लागायसाठी.
आणि दिवसभर कसं खेळून खेळून दमत्यात.
दमत्यात हा.
आणि आपल्याला पण म्हणजे लहान असताना आई अ संध्याकाळच केस धुळ्याची रविवारी असल्या म्हणजे सु दल्यादिवशी आता सकाळीच करते सगळ्या आता कोण मुलींना आया घालत पण नाहीत अंघोळ मुली स्वतःच कर
स्वतः करतात थोडे एक पाच सहा वर्ष तेवढे जास्तीत जास्त नंतर स्वतः होऊन.
हम्म.
समंजसपण आलाय नाही आता मुलींमध्ये.
हम्म. आणि शॅम्पू पाहिजे त्यांना आधी कसं शिकेकाय लावत होती रिटा लावायची. आधी तेल लावायच्या आणि अंंगोळ करायच्या आधी हाताला पायाला तेल लावून चोळायचं मसाज करायचा. आणि मग अंघोळ गरम गरम पाणी घालायचं.
होय झालं टाईम.